हॅलो.
हा तई.
हा हो येतो येतो हम्म हम्म. हा छान आहे मस्त.
हो हो मी पण मस्त आहे. अहो दहा मिनिटापूर्वी कुणाचा तरी कॉल आला ते बोलले की करा मला कॉल.
हा हा हा
त्यांना गेला तर त्यांनी रिसिव केलाच नाही
नाही ते ऍपमध्ये असलं तर तो कॉल उच आवाज पण जातो ना
हो ना त्यांनी मला सांगितलं की हा आपण दोघी करू म्हणून त्यां पण नाही के आ कॉल करताय आणि माझा वेस्ट गेला तो
हो का हा हा हा हम्म बाकी काय चाललं नाशिकमध्येध्ये कुठे राहता तुम्ही
आम्ही हिरावाडीमध्ये राहत होतो
हा हा हा
हा पण आता दुसरीकडे आहे पुन्हा बदली झाली ना तर आता पुन्हा दुसरीकडे आहे
ह हम्म हम् हम्मम् बाकी म नाशिकला रामाला वगैरे येऊन गेला अधिक महिन्याचा हम् हम्
बघू आता जेव्हा सुट्टी असेल तेव्हा ह्या वर्षात्त मास बघूत बहुतेक आता एकात संपेन ना
काय म्हणता
एक दोन दिवसात संपतोय ना
हा सोमवार यामोश आहे ना दोनच दिवस राहिले शनिवार रविवार आणि असं पण आता गंगेवर पहिल्यासारखं काही राहिलंच नाही काम चालू आहे ना पाणी नाही सोडलेलं त्यांनी माझं दर्शनाला वगैरे हम् स्रीहस्ताामुळे हम्म हा कुंभमेळामुळे त्याच्यामुळे हम्म हम् बाकीच काय चाललं मुलांच किती मुलं आहे तुम्हाला
मला आहे दोन
ह हा
हा आणि अ हे तुम्ही जाऊन आलात अधिक मास
हो जाऊन आली
हो हो छान आहे मज्जा आहे ह्या वेळेस तर आई ची ओटी पण होता ना
हा आईची ओटी पण मागच्या वर्षी पण होती म्हणजे द ते दोन वर्षपूर्री आला तर अधिक महिन्यातवर हम्म्
प हो नाही मी द ना मला जायला वेळ लागतो मग मी म्हणजे सहा सहा महिन्यांनी जातो आम्ही
हा हा हा
सुट्टीला मग आता चाललय ह्या महिन्यात जायचं पण मग तोपर्यंत संपेन महिन्याच्या शेवटी जाऊ आम्ही
हा नाही तसं काही नाही एक आपलं मनाचं हे असतं नंतर हे केलं तरी चालतं म्हणजे मनापासून केलं तर कधी पण चालत
असं आहे कधी म्हणजे जेव्हा सुट्टी असेल तेव्हाच प्रत्येक सण साजरे
हो का हा हा तुम्ही जॉब करता का जॉ जॉब करता का काही
हा मिस्टरांचा जॉब आहे इकडे मी नाशिकला असताना करत होते ताई अ तेव्हा अ टीचर होते मी मग इकडे बदली झाल्यामुळे मग सोडलं सगळं तेव्हा पासून इकडे ऑन आहे कारण इथे जाणं म्हणजे खूप दूर दूर जावं लागतं ना हो ट्रॅव्हलिंग पण आणि आपण आ बायक म्हटल्यावर आपल्याला घरात पण सगळंच आवरून हो पुन्हा जायचं पुन्हा दोन दोन तास प्रवास करायचा जाऊन येऊन मग सगळंत नाही शक्य होत ना आपल्याला हा, हा, हा तिकडे नाशिकला असल्यावर मग नाशिकला कॉलेजला आपल्या
कॉलेजला हा हा् हम्म हम्
कसं सगळे आई सासू मग ते सगळे सांभाळून घ्यायचं त्याच्यामुळे मग होऊन जायचं आस आरामात हम्
हा स एकट असल्यावर मग नाही मी घरीच असते. दोघी मुली हे मला एक छोटी आता बारावीला गेली. आणि मोठी लास्ट इयरला आता
हो का अरे वा.
हम बाकी नवीन काय बनवता
नवीन मी व्हेज नॉन व्हेज दोघं एकदम छान बनवते जेवण बऱ्यापैकी म्हणजे जसं लग्नाच्या आधी मला काहीच येत नव्हतं पण हळूहळू जस जबाबदारी पडली आणि हळूहळू जसं करत गेली तर म्हणजे बनवलेले नव्हत असं असं नाही पण बघितलेलं होत फक्त हे असं बनतात असं मग हळूहळू बनवत गेले तर पण मग ते छान जे पण बनवलं ते पण छान बनवलं.
होका हम् हम्म आस आमचं कसं नाष्ट्याला सकाळी लागतं वेगळं काहीतरी. म आता मुली मोठ्या झालेल्या मग छोट्या मुलीला आवडत बनवायला ती काहीतरी वेगवेगळं काहीतरी बनवत असते आणि संध्याकाळी तर पातळचं लागतं सगळ्यांना भाजी. सकाळी टिफिनला सुक्खी भाजी होऊन जाती म आसं दिवसभरच रुटिंग सुट्टी आसली क मग परत दिवस सुट्टी असल्यावर दिवसभर चालतं.
हा प्रत्येकाच्या आवडीच असतं मग सुट्टीच्या दिवशी
अच्छा
हुं आणि तुम्ही आजू अजून बाकी काय काय करायला आवडत तुम्हाला बाकी
बाकी मी केकचे वगैरे क्लासेस केलेले. आईस्क्रीमचे वगैरे मग मला पण असं वेगळं बनवायला आवडतं. मग मी घरच्यांसाठी बनवती. असं हम्म पहिले ची ऑर्डर पण आता आम्ही पण दुसरीकडे राहायला आलो ना पहिले जिथे राहायचे तीथे सगळेच ओळखीचे होऊन गेले होते आणि आता दुसरी इकडे राहयला आलो होतो तिथं अस एरिया पण भरलेला नाहीये आणि म इकड आल्यापासून बंदच झालं मग माझं घरात साठी बनवते मग मुला मुलींना खाव असं वाटलं तर
मला पण शिकायचं आहे अहो केक बनवायला
हुं हुं मी आता बऱ्याच ठिकाणी क्लासेस घे मी ज्यांच्याकडे केक चा केला त्यांच्याकडेच नंतर आईस्क्रीमचा केला
हो का
हम्.
म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या शिकवता का आधी नॉर्मल केक नंतर आईस
नाही नाही नॉर्मल केक नाही नॉर्मल केक आता बनतच नाही ना आईसच बनतो आता. पहिले आपल्या वेळेस जे आम्ही छोट होतो तेव्हा तो वेगळाच क्रीम असायची अशी ती आता बंद झाली आता आईसच बनवता शक्यतो. डायरेक्ट आईसचाच शिकवला त्यांनी आम्हांला
हो का?
हो...
ता वेगळे वेगळे फ्लेवर वगैरे येतात ना त्याच्यात?
फ्लेवर म्हणजे व्हॅनिला पासूनच सगळे फ्लेवर तयार होता. आपण व्हॅनिला प्रमिक्स आणलं कि मंग फ्लेवर फक्त आपण दुसर्‍या हा इसेन्स म्हणजे जो सेंट पाहीजे त्याच इसेंन्स् टाकायचं. फक्त इसेन्स चेंज होतं. ह आणि व्हॅनिला पासूनच सगळे केक तयार होता पुढे म्हणजे आपल्या समजा आता मँगो करायचं तर मँगो इसेंन्स लागतं. मग ते व्हॅनिलमध्येच पाच सात थेंब टाकावं लागतात. मग त्याच लगेच आणि तस तर खूप सोपंय म्हणजे बाहेर एवढं घेता. आपल्याकडून पैसे पण खूप सोपा आणि खूप कमी वस्तू लागते शिकायला पाहिजे. तुमचे मुलं लहान असतील तर शिकायला पाहिजे लहान मुलांना आवडतं ना आणि आता कसं
वाज ब्रेक होतोय ताईमध्ये पण मग आपण दहा मिनिटं पूर्ण करू हा.
हो हो चालेल चालेल हम् हम्
मला खूप आवडतय केक अस म्हणजे मी बघते ना की मला असं वाटत त्याच्या साठी एवढं लागत नाही काही जास्तं
हम्म हम्म नाही काहीच नाही आता समजा तुम्हाला अर्धा किलोचं माप सांगते मी. अ अर्धा किलो प्रीमिक्स जर आनल... तर प्रिमिक्स एकच मिळतं व्हॅनिला फ्लेवरच त्याच्यात फक्त आपल्याला- हे बदलायचं असेल सेंट किंवा म्हणजे आपल कोणाला चॉक चॉकलेट आवडतो, कोणाला रोज आवडतो, त इसेंन्स आपल्या याच्यावर कोणतं टाकायचा. आणि काय एकशे तीस रुपयाला ती विप्स क्रीम मिळती. त्याच्यात जवळ जवळ चार पाच केक बनून होता.
हो का.
तीस मधे हे ऐंशी रुपये ते एकशे तीस रुपये मधे आणि तीस रुपयाचं इसेंन्स ते काय पाच सहा थेंब या दोन वस्तू केवरही पुरता पाच सहा महि हा. आणि तस तर खूप सोपं आणि खूप कमी वस्तू..
आणि भांडवल खूप कमी आहे. त्या मनाने मं साडे चारशे पाचशे ला अडीचशे ग्रॅम देतात ना ते?
हो.. तेवढ्याच वस्तू मध्ये आपण पाच सात हम् तेवढ्यात वस्तू मध्ये आपण पाचसा केक बनून घेतो घरी
हो का?
हा जवळ असेल तर करून घ्या म्हणजे असं मुलाला हम्म.. तेव्हा माझ्या मुली लहान होत्या ना मग लहान मुलांना आवडत असं काहीतरी वेगळं-..
हो आणि कप केक वगैरे पण बनवू शकतो ना मग?
हा मग हेच प्रिमिक्सच असतं ना सगळं फक्त आपण ते कप मध्ये लावायचं. ओव्हन आहे का तुमच्याकडे?
हा ओव्हन आहे.
हा हा माझ्याकडे तर नाही मी कडईतच बनवती आता माझी सवय होऊन गेली हा. आणि आम्हाला त्याच्या कढईतच शिकवला होता त्यांनी पण..
हा तेव्हा कढईच असेल आणि ह्याच्यात पण आपला साधा आपण याचा बनवतो ना मैद्याचा केक?
हा हा हा मैद्याचा ना मी पहिले घरी बनवायची पण मग पाहिजे असा नाही लागायचा तो जरा असा दबका दबका होतो जसा प्रिमिक्सचा होतो ना तसा नाही होत. म्हणजे कधीतरी प्रीमिक्स चा खायला काही हरकत नाही आपण असं नेहमी, नेहमी नाही खात ना. त्याच्यामुळे हा. हो छान लागतो जिथे केकच हा सगळं असत फक्त आप मिक्स करायचं एक प्रोसेस असते, थोडी वेगळी तर टॅब वगैरे करायचं. ते जेव्हा तुम्ही शिकाल किंवा मग युट्युबर बघून पण थोड थोड आयडिया येऊन जातं.
हो का.
ह् आता तुम्ही ओहन म्हण. म्हट मग ओव्हन किती वेळ प्रि हिट करायचं ते तुम्हाला शिकावं लागेल आता आम्हाला कढईमध्ये शिकवलं होतं ना.
मी तर बऱ्याच वेळा म्हणजे मैद्याचा बनवलेलं. अ पण मी हाच्या कुकर मध्ये ते बनवत ना आपण ते हे काढून तसा बनवलेला होता.
चांगलं झालं होत का?
हो चांगला झाला होता दोन वेळा चांगला झाला एकदा बनवलं तर मला ते पाण्याचा प्रमाणाचा अंदाज नाही आला ना मग ते थोडा असा अ हे झालेलं अस चिकट
चिकट हा हा हां नाही पहिली मी भरपूर ट्राय करून बघितला मैद्याचे पण माझ्याकडून पाणी बाहेरच्या सारखा होत नव्हता मग मी क्लासच केला ‌.
खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून आपण परत कॉल करू मग. तुम्हाला जेव्हा वेळ असेल ह के हो.